हॅलो
हा काय ओ ताई काय चाल
काय नाही आवरत होते. सकाळ सकाळी का काम असता कामाची धावपळ आज मुलांना सुट्टी आहे म्हणून बरं आहे
अहो आम्हाला बचत गट तयार करायचा होता म्हणून तुम्हाला कॉल केला
बचत गट तयार करायचं होता बरं मग महिला ना विचारायला लागेल ना ते
अ नाही म्हणजे आमच्या इथं महिला जमलेल्या आहेत तुम्ही काम करतात ना ते बचत गटांचं समूह बांधणी वगैरे हा तर मग आमच्या इथं महिला जमलेल्या आहेत आठ महिला जमल्या आठ महिलांचा नाही होत का हो
नाही ताई दहा महिला लागतील
दहा महिला लागतील
हो दहा ते बारा
दहा ते बारा लागतील का
दहा बारा पंधरा अशा झाल्याच चालतं पण दहाच्या खाली नाही चालत
आणि कस काय ओ त्याचे काही फायदे आहेत का
हो ना फायदे आहेत ना सरकारी बचत गट म्हटल ना त्याच्यातून गव्हर्नमेंट आपल्याला तीस हजार देतं
हां हां हा
हा बिना भांडवली म्हणजे आपल्याला त्याचात भांडवल म्हणून देतात ते
हा हा हां
त्याला काही व्याज नसतं काही नाहि
तीस हजार देतात
हा तिस हजार पुन्हा पुन्हा दोन टाइम देतात आणि शिवाय मा आपल्याला काही बिझनेसचा अस व्यवसाय करायचा आहे आपल्याला गटाला तर मग आपल्याला बँक बडोद्याकडून लोन भेटतं म्हणजे ते आम्ही फाईल करून देतो सी सी लोन हा सीसी लोन म्हणून देतात हो बँकेच व्याज असतं पण कमी दरात असतं ते साठ टक्के
हो का
हा पण मग एवढा पैसा आपल्याला कोण देत हो ते
हो ते पण आहे पण मग ते तीस हजार देतात ते परत करावे लागतात का त्यांना
नाही ती सातार नाही परत करायचे ते भांडवल म्हणून असता.
हा हा हा हा.
आता सुरुवातीला गट नविन चालू केला तर मग पैसे कमी राहतात त्यांची बचत कमी असते मग ते भांडवल म्हणून देतात मग ते महिला त्या वापरतात मग ते कसं वापरायचं त्या महिलांवर असतं तीस हजार मध्ये मग त्या काही एखादी एक महिलेने घेतले तर तिला काही व्यवसाय करू शकते ती किंवा बकऱ्या जरी दोन बकऱ्या घेतल्या तरी तीचं पुढे उत्पन्न वाढतं.
हा हा हां पण ते दोन बकऱ्या घेतल्यानंतर ते दोन दहा महिला कसं काय हे करतील ओ पण ते दहा महिलांना येतात ना पैसे
नाही दहा महिला मग ते व्याज ये ते व्याज आहे ना गं त्याला.
हा हा हा हा.
ती तीस हजार तिने घेतले तर मग ती व्याज देईल ना गं त्याला. मग तोच महिलांचा फायदा ना. म तिच्याकडे आल्या का चार महिन्यात ती जमा करेल, तिच्याकडे आल्या का चार महिन्याची जमा करेल दुसरी महिला घेईल.
त्याला काय असं व्याज दर काय राहतं द्यायचं?
तो आपल्या गटाने दोन रुपये टक्के असतो ना. हा दोन रुपये टक्क्याने द्यायचं.
आणि चार महिन्यात नाही परत केले तर काही प्रॉब्लेम?
नाही काय नाही ती देऊ शकते तिच्याकडे आले तसे देऊ शकते पण बाकीच्या महिलांना व्याज येतं ना मग. त्याच्यामध्ये दाही महिलांचे पैसे असतात ते. प्रत्येकीला व्याज येते ना मग ते गटातचं पैसा जमा करून असे पैसे घेऊन जाणार घरी तीन तीन हजार रुपये तर ते अशेच खर्चुन मोकळे होणार ना त्या.
हो बरोबर आहे बरोबर आहे.
पैसे अटकलेले असतात ना गटात बचत होईते पंधरा तीस हजार रुपये. पैसा पण जा स्त अन् असं अडीअडचनीला तेना कामात येतात सुख दुःख रातपात. त्यांच्या हक्काचे पैसे राहतात ना ते हा असं. मग ते पैसे गटातच असतात जीला गरज वाटली तिनें घ्यायचं व्याज भरायचं.
हा हा आणि किती वर्ष चालू द्यायचे हे गट वगैरे असं?
किती वर्ष म्हणजे गटा गटाचं आयुष्य आपण आहोत तोपर्यंत आपल्यावर असतं ना गट चालवायचं. हा आपल्यावर. त्यांना क्लिअर चालला होता त्या आश्यापण म्हणजे म्हातार होईपर्यंत चालू शकता खूप बचत होईल त्यांची त्यांना सरकारी योजनांचा लाभ भेटलं. खूप काही योजना आहेत गटासाठी खूप योजना आहेत. हा पण त्या केल्या पाहिजे महिलांनी गट व्यवस्थित चालवणार तर सर्व भेटल त्यांना.
हा हा हा.
क्लिअर चालला पाहिजे.
हा हा.
असंय ते दाही महिलानी व्यवस्थित बचत भरली पाहिजे मिटींग घेतली पाहिजे.
त्याची मीटिंग पण होते का?
हो दर महिन्याला मिटींग घ्यायची असते शंभर शंभर रुपये बचत करायची.
मग तुम्ही याल का ती मिटिंग वगैरे घ्यायला?
तुम्ही मला कॉल करा. तुम्ही महिलांना जमा डॉक्युमेंट करायला लावते ना त्या दोन आधार कार्डचे झेरॉक्स दोन पासबुकचे झेरॉक्स आणि दोन फोटो. हो दोन पासपोर्ट लागतील तेंचे. त्यांना एवढा रेडी करून ठेवायला लाव
करून लगेच चालू होऊन जाईल का गट म आमचा? म
मी येईल त्यांची मिटिंग घेईल आपण त्यांच्यात अध्यक्ष सचिव ठरवू, त्यांच्या गटाला नाव देऊ आपण.
हो का हो का हा हा.
हम्म गटाला नाव दिल्यानंतर गटाचा शिक्का बनवायला लागेल. शिक्का बनवल्यानंतर मग फॉर्म भरून शिक्का मारून आपल्या ऑफिसला पण त्या समितीला सही करून आणायला लागेल.
हा हा हा बरूच प्रोसेस असते ओ त्याची तर हम्म हम्म हम्म प्रोसेस भरपूर राहते वाट
हो भरपूर. आणि मंग बँकेत जाऊन अध्यक्ष सचिवचे पॅन कार्ड लागेल. त्याच्यात अजून त्यांचे मोबाईल नंबर लिंक पायजे. आधारला आणि बँकला एकच मोबाईल नंबर लिंक पायजे खूप प्रॉब्लेम येत ते सर्व क्लिअर राहिला चार दिवसात ही होऊ शकतं.
असंय का आणि मोबाईल नंबर जर लिंक नसला तर ताई?
काय म्हटले ते?
मोबाईल नंबर जर त्यांचा आधारला लिंक नसला तर मग काय प्रॉब्लेम येईल?
म ते करायला लागतं ना ते बँकवाले करून देतात. हो फॉर्म देत आपल्याला तो फॉर्म भरायचा आपला आधार कार्ड, पॅन कार्ड जोडायचं.
हा हा हा.
आणि फोटो आणि तीन दिवसात ते होऊन जात म नंबर लिंक होऊन जातो. आणि त्याच्यानंतर मग करतात मग ते प्रोसेस ये त्यांची
असयं का?
ह मग त्याच्यानंतर अ आपल्याला कार्ड दिलं का बँकवाल्याने पासबुक दिला का, पुन्हा मग तो गटा ऑनलाईन करायचा असतो.
हो का? लोकसला हा हां.
ऑनलाईन झाल्यानंतर मग त्यांचा गट पक्का झाला असं समजायचं.
हे लोकस काय असत ताई अजून?
लोकस आपण उम्यादाबामध्ये काम करतो ना मग लोकस म्हणजे हे गव्हर्नमेंट ऍप आहेत.
हो हो हो हो.
लोकसला गट ऑनलाईन केला म्हणजे तो ऑनलाईन झाला म्हणजे पूर्ण व्हायच्या आत म्हणजे तो दिसतो आणि ऑनलाईन महिला म्हणजे ते म्हणजे पंतप्रधानला सुद्धा दिसेल ते ऑनलाईन झाले असं.
हो का?
हम्म असय गव्हर्मेंटचे ऍप हाय लोकस ऍप उमेदार यांच्या काम सर्व ते ऍपवर असतात लखपती बिडी गट ऑनलाइन करायचा जीपे आरपे हो खूप काम आता लखपती दिदिचे काम वाढलेत ते जास्त
हो का आणि हे शहरी भागातून ये का ग्रामीण भागातून ये
ग्रामीण भागात काम करते तई मी
हो का
हो, हो ग्रामीण भागात काम करते
नाही म्हणजे हे आता आपण जे आहे ते शहरी भागातून पण चालतं की फक क्त ग्रामीण भागातच ये
नाही चालतात ना गट शेरी भागात पण आहेच
हो का आणि असेच स्कीम आहेत का त्याला पण त्याला अशा स्कीमा आहेत का म्हटलं
हो उमेद आभ नि म राहात्यात सगळ्या
आणि शहरी भागातून पण उमेदा अभियान आहे का
हो आहे ना बऱ्याच ठिकाणी आहेत पण मग त्याच्यामध्ये अजून दोन प्रकार आहेत एक माईंचा पण गट असतो बघा ते प्रकल्प संस्था असेल अलग
ओ हो माहीम, माहीम बरोबर आहे ते माहीमच ऐकलंय मी हो माहीमच ऐकलंय हो
हो, हो ते पण आहेत काही भागात आणि आपल्या चांदोड तालुका नांदगाव तालुका बागलान तालुका आपलं उ उमेद अभन जास्त आहे आ
हो का
हम आणि सर्वात म्हणजे उत्तम हे उमेद आभ आहे हे गव्हर्नमेंट आहे ना त्याला मान्यता
आणि ते नाही का हे माहीमचे ते गव्हर्मेंटचे नाहीत का ओ माहीमचे गट
अ ते येणे पण उन गाव्यांपेक्षा नाही होत र एवढं प्राधान्य
हो का
अस उमेदाभ ना सर्वात कही
त झालेला आहे बुवा
हो उमेधाबे यांचा जास्त त्याच्यामुळे उमेदा हो भविष्यात पण चांगलय आहेे ते
हो का
त्याच्यामुळे ते गंध गट बंध नाही पडू शकणार
आपण हे कर्ज पर्सनली नाई काढू शकत का ओ ताई का गटावरतीच काढता येईल आपल्याला हो का
हा असं आपण किती चक्र्या मारल्या आपण किती रावणा केल्या ना ते देणार नाहीत आपल्याला हॅलो
हा, हा हो येतोय ना आवाज
आपण किती चक्रा मारलं ना तरी ते आपल्याला नाही देऊ शकत
ह
पण गटाला ते पटकन का देतात का देतात जस आपण काही कर्ज घेतो तर जामीन करतो ना?
हो हो हो हो...
तस गटायला जामीन कोण अस आपलं पंचायत समिती तालुका व्यवस्थापक हा त्यांच्याच्याहीशिवाय आपल्याला देऊ शकत नाही ते लोक
आसय का?
हो आणि गव्हर्नमेंट बँक देते ना आपल्याला.
नाही नाही.. आता समजा आता दहा महिलांचा आपण गट तयार केला, ह.. आणि त्या नऊ महिलांना कर्ज घ्यायचच नाहीये. तर मग मला एकटीला घ्यायचंय बर का? मला एक एकटीला घ्यायचय ते कर्ज, तर तसं मिळेल का मला?
नाही ओ. गटामधून एकटीला नाही मिळाल मग तुम्हाला कसं मिळेल? मुद्रा लोन मिळेल. हा.. ते याच्यामधून भेटेल तुम्हाला मुद्रा लोन भेटेल, आणि व्यवसायासाठी तुम्हाला भेटेल. पीजी केला तर भेटत पण व्यवसाय म्हणून तुम्हाला भेटल लोन. एकट्यासाठी हा पण एसीसी लोन नाही भेटणार गटातून
नाही का? आणि ते सुरुवातीला किती देता कर्ज.
सुरुवातीला दीड लाख देतात पहिले एक लाख द्यायचे आता दीड लाख देतात. त्याच्यानंतर तीन लाख भेटतं त्याच्यानंतर सहा लाख भेटत. नंतर नऊ ते दहा लाख भेटत असं वाढत वाढत चालत.
म्हणजे आपण जस जसं फेड व्यवस्थित केली तसं तसं.
हो हो हो.. असं आपण पण कम्प्लेट केले आपण व्यवस्थित भरले रेग्युलर तर मग देतात आपल्याला आणि आपण जर हप्ते व्यवस्थित भरल्या नाही म्हणजे आपला क्रेडिट बघता ना ते
हा बरोबर आहे बरोबर बरोबरं चालेल मग ताई मी तुम्हाला कॉल करेल तसा मग तुम्ही या आमच्या गावातून आणि जरा व्यवस्थित माहिती देऊन हो चालेल चालेल. हो.
ओके ताई. ठेऊ?